हॅलो
हॅलो बोला ना
हा काय म्हणतोय आता पुढच्या महिन्यामध्ये गण पती बाप्पा येणार आहे, तर तुमची काय जोरदार तयारी चालू त आता पुढचा महिना ऑगस्टचचा आहे ना म्हणजे ऑगस्टला नाही येणार पण सप्टेंबरला येणार आहे
हा काय तर चौदा तारखेला ना
हा त्यामुळ कसं पुढच्या महिन्यापासून तर जोरदार तयारी चालू होते ना
हो खूप म्हणजे मंडळाचे गणपती, घरचे गणपती त्यामुळं पूर्ण असं तो पंधरा दिवस जे आधीचे असतात ते पण आणि नंतरचे असतात ते पण सणामध्येच निघून जातात कसं जातात कळत पण नाही
अच्छा तुमच्या घरी बसवतात का गणपती
हो आमच्या घरी असतात ना, तुमच्या
आमच्या घरामध्ये नाही बसतात पण माझ्या सासरी बसवतात अ त्याच्यामुळे तिकडे असत परत आईंच्या घरी पण असतो गणपती
किती दिवसांचा असतो तुमच्या इकडे
आमच्या इकडे असतो पाच दिवसांचा ह दोन वेगवेगळे पाच सात दिवसांचा असतो गणपती
हा का
हा तुमची कशी असती तयारी मग गणपती, जेव्हा येणार असतो त्यावेळेस
आमच्या इथे गणपती म्हणजे तसं पूर्ण पाच दिवसांचंच आस तो पण आम्ही वर्षभर ठेवतो
अच्छा मग कधी त्याचं विसर्जन करता तुम्ही
विसर्जन म्हणजे ह्या वर्षीचा जर गणपती आला तर, तो दुसऱ्या वर्षी विसर्जनाच्या दिवशी आधि चा ठेवलेला गणपती विसर्जन करतो आम्हीं.
अच्छा, मग असं का बरं काही असं काही विशेष काही मागणं केलेलं होतं का? फक्त वर्षासाठी ठेवायचं वगैरे असं काय आहे?
नाही असं विशेष काही नाही पण असं, एक वर्ष माझा छोटा भाऊ लहान होता, मग तो ठेवायचंच बोलला त्यावेळेपासून आम्ही गणपती मग घरातच ठेवतो.
अच्छा.
विसर्जन करताना कसं आधी विसर्जन हो.. पूजा करतो दोन्ही गणपतीची सोबत पूजा करतो.
नाही म्हणजे आता आपण वर्षभर ठेवणार गणपती बाप्पाची मूर्ती, तर वर्षभर त्याची पूजा करायची मग?
हो वर्षभर पूजा करायची.
अच्छा, अच्छा आणि मग आदल्या दिवशी तो आलेला अ म्हणजे जो त्या दिवशी तो सोडायचा पहिला, मग दुसरा तेजी स्थापना करायची काय?
हा तसं करतो आम्ही.
अच्छा.
आणि गौरी, गौरी पण असतात आमच्या इथे तुमच्या इथे?
अच्छा, आणतात ना गौरी पण, पण आम्ही मुखवटेच्या गौरी बसवतो. मुखवट्याचे हा मुखवट्याच्या गौरी माहित आहेत ना?
हो माहितीय पण आम्ही घरी मुकवट्याच्या नाही बसवत म्हणजे ते अं सूप असत त्याच्यामध्ये सुपामध्ये गौरीचच हे ठेवून पूजा करतात ना, तस नॉर्मल करतो आम्ही. तुम्ही?
अच्छा, माझ्या आईच्या घरी ना आम्ही ते आम्ही बनवलेले आहेत बनवलेले म्हणजे एक तर मातीची भेटतात जसं ती गणपती बाप्पाची मूर्ती असते ना तशीच. त्याचे पण असते खूप छान असतात ते आणि त्याला कलर वगैरे केलेले असतंय आणि ते अगदी चेहऱ्यासारखे सेम चेहरे अशे दोन बनवलेले असतात. गणपती बाप्पाच्या खूप मस्त वाटतं पण आमच्या मम्मी ना आ हा दोन बसवावे लागतात, मग आता आमच्या मम्मींना पितळे्याच्याच घेतल्यात, पितळेचीच असतात त्या आणि दोघींचे चेहरे सेमच असतात. मग असं म्हणतात कि जेव्हा हा पितळेच्या गवळी असतात ना, म्हणजे कसं असतंय ते मुखवटे असतात ना, ते मुखवटे आपण जेव्हा आणतो ना विकत तर त्याला ठेवावं लागतं ना व्यवस्थित.
हो...
आणि समजा ते खराब झाले वगैरे तर मग त्याला नदीला सोडावे लागतात आणि नंतर मग परत, दुसरे आणावे लागतात, नवीन घ्यावी लागतात. मग त्यांना साडी नेसवली जाते, त्यांना दागिने घातले जातात. असं म्हणतात की जेव्हा गौरी येतात ना, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारच हास्य असतंय, त्यांचा चेहरा हासरा असतोय. पण जेव्हा तुसऱ्या दिवशी जातायत ना, त्यावेळेस त्यांचा चेहरा जो असतो ना तो पडलेला असतोय. म्हणजे तो दुःखी असतोय. म्हणजे पहिल्या दिवशी जर आपण बघितलं ना गौरीला जेव्हा आम्ही आणतो घरामध्ये, नाही तिला साडी वगैरे नेसवतो, तिला दागिने वगैरे घालतो ना,... त्यावेळेस तुझा चेहरा चांगला दिसतो. आणि दुसऱ्या दिवशी जाणार असते ना ते्हा तिचा थोडा रेडवेला झालेले असते.
ते कसं पाठवणे प्रकारच झालेलं असतं. लग्नामध्ये कसं नवरी सकाळी कधी खुश असत. ते लग्न होपर्यंत आणि जाताना कशी ती नर्व्हस असते. म्हणजे ती नाराज झालेली असते. तस ते गौरीच झालेलं असतं.
हा म्हणजे कि आपल्या भावाला भेटायला आलेली असते. ना तस घरून जाताना का दुःख होतं. माहेरी आल्यानंतर कस अ छान वाटतं, ना कुठली पण मुलगी बाबा असं सासरी नांदून आली, माहेरी आली की तिला कसं चांगलं वाटत असते, ती खुश असते. पण जायची वेळ येते त्यावेळेस कि नाराज होऊन जाते. आणि तसंच होतं तिचं. तुला गणपतीची कहाणी माहती आहे ना, की गणपतीचा जन्म कसा झाला?
हा पार्वती मातेच्या मळापासून त्यांचा जन्म झाला ना?
हा म्हणजे तेच कस झाला? काय होतं त्याचं कारण?
त्याचं कारण असं फारसं मला माहत नाही, पण एवढं म्हणजे दंतकथा माहितीय की पार्वती माता त्यांच्या मळापासून त्यांनी ती मूर्ती म्हणजे बनवलेली. आणि नंतर ते प्रकट झाले. पण अं शंकरांनी त्यांचा काहीतरी शिरछेद केलेला. मग हत्तीचं जो हत्तीचं जे तोंड असतं ते त्या धडावर बसवलं गेलं, मग त्यांना जीवनदान भेटलं. त्यावेळीपासून गणपती असं नाव पडले गणेश असं नाव पडले.
अच्छा! म्हणजे ते कसं झालेलं होतं माहितीे का? पार्वती माता जी असते ना तिला ना आंघोळ करायची असते. ती आंघोळ करायला जाते. मग का अंघोळ कराले त तिथ त्याच्यामध्ये काय म्हणत ते दालन म्हणा किंवा जे असते तर साधन के, त्याच्यामध्ये त केलेली अस मग तिला कस निवांत अंघोळ करायची असते मग त त्यावेळेस श -शंकर जे असतात ना, तिथे नसतात. ते बाहेर गेलेले असतात. आणि तिला तिचं म्हणणं असत की, मी जेव्हा आंघोळ करते आतमध्ये तर कोणी मला म्हणजे अ व्यतही आणू नये त्याच्यामध्ये. मग ती म्हणती समजा मी आंघोळ करताना जर आला तर, ओगीच मला कसं होणार. कोणरी मला व्यत्यय येणार माझ्या कमा, मग ती विचार कर मी आता काय करू? कोण असेल म्हणजे इथे बाहेर पहार देण्यासाठी पण कोण नसेल, नंदी वगैरे पण नसते. मग ती स्वतःच्या जे मळ असतो ना, त्याना त्याचा एक छोट बाल बनवते, म्हणजे बालक बनवते. बाळ बनवते, छोटा मुलगा बनवते. आणि त्याला सांगते की, तू बाहेर दारावर जाऊन उभा राहा. आणि कुणाला ही आत येऊ देऊ नकोस. कारण मी आतमध्ये आंघोळ करते. तो ठीक आहे म्हणतोय, आणि तो आपला तो बसतो तिथं पहारा देण्यासाठी. आणि त्याला एवढं माहित असते की, बाबा आपल्या आईने आपल्याला सांगितले की, कुणाला आत येऊन द्यायचं नाही. आणि त्याला माहिती नसते की शिवशंकर ते जे कोण आहेत? म्हण मध्ये भगवान शिवशंकर हा शंकर तिथं येतात ना आत जाण्यासाठी, तर तो आडवतो. ते म्हणतो की आत नाही जायचं. तर तो म्हणतो का? मी तर जाणार. माझच घर आहे नाही नाही म्हणत आज नाही जायचं मला माझ्या आईनेच सांगितलं की आज जा आज कुणाला घेऊन द्यायचं नाही तर तुझी गाडी कोण? तर हो म्हणतात की माझ्या हे माझं पर्वत ते म्हणतात कस शक्य आहे की, तू माझा मुलगा आहे मी तर तीला कधी नाही बघितलं. असं म्हणतात ते, आणि त्यावेेळेस नाही म्हणते मी तुम्हाला आज जाऊन देणारच नाही. माझ्या आईने सांगितले मग त्या शिवषन करायला. स तुला माहित असेल की त्यांना राग खूप लवकर येतो. जेवढा त्यांना राग लवकर येतो ना, हा तेवढं त्यांना लगेच ते दुसऱ्यांवर हे पण होतात, प्रसन्न पण होतात. अ- असं म्हणलं जातं. मग ते रागाने ते त्यांना राग ह्या गोष्टी चा येतो की, एवढा छोटासा मुलगा मला आडवतोय. आत जाऊन देईना झालंय ते पण माझ्या च घरात, म्हणून ते काय करतात अ त्यांच्या त्रिशूणना ना, त्याच डोकंच उडवतात. डोकं उडवतात आणि ते डोकं एवढं लांब जाऊन पडतं आणि ते आत जातात. आत आल्यानंतर ते माता पार्वती म्हणते की, तुम्ही आता कसं काय आला? तर ते सांगतात की बाहेर एक मुलगा होता छोटा मला थांबवत होता, पण मी थांबलो नाही. मी त्याला मारून आत आलो, म ती माता पार्वती बाहेर येते पळत पळत. आणि त्याला बघते रडायला लागते. ती म्हणते हा माझा मुलगा आहे. मी ह्यालाच म्हणजे मी बनवलंय ह्याला आणि निर्माण केलेले तु याला मारलं, त्यां खूप रडायला लागते. ती रडूण एक शाप पण देते. त्यावेळेस आणि तिज रडनं बघून कीणे, ती म्हणते माझ्या मुलाचं धड आणून दया आता च्या आता. मग ते शोधायला जातात काय, पण त्याचा धड भेटतच नाही.
ह ते सापडतच नाही ना?
हा धड भेटतच नाही. मग ते शेवटी कीने अ ते छोट्या हातीच्या बाळाच ते धड आणतात, आणि तिथे लावलं जातं. मग अशा प्रकारे गणेशाची निर्मिती झाली. म्हणजे गणपती बाप्पाच्या निर्माण झालेलं हिच्यामध्ये आणि मी तस कथा वगैरे केली तर ना म्हणजे पुस्तकात पण वाचली आणि आता ह्याच्यावर भरपूर असे कार्टून्स पण बनलेले आहेत. म्हणजे छोटे छोटे पिक्चर पण बनले, जर तू बघितलं असेल तर?
आणि कार्टून्स पण भरपूर आहेत.
हा तेच ना तोरणे, बघायला पण छान आहे आणि मला कसं वाटणार छान आणि गणपती बाप्पा तस सगळ्यांनाच आवडतात ना, लहानांपासून मो
लहान मुलापासून एकदम वयस्कर व्यक्तीपर्यंत सगळ्यांचे असे आवडते आहेत.
हा.
आणि खूप श्रद्धेने भावना ने त्यांची पूजा पण एक सात -पंधरा दिवस ऍक्चुली ते चौदा दिवस करतात. आनंत चतुर्दशी पर्यंत गणपती असतो ना. म या ग हा, म कोण पाच दिवसाचा कर तात, कोण सात दिवसाचा करतात.
छान. खरं धमाल येते ना. त्या दिवसामध्ये काय एकदम असं वेगळंच वातावरण असते पूर्ण तर मग ते एक सकारात्मक ऊर्जा असते. आणि खूप छान वाटत असत भलेही घरात नस तरी पण अवतीभवतीच वातावरण बघून
हो प्रत्येक ठिकाणी असे मंडळ असतात. मग दिवस रात्र तिथंच. त्याचे साँग्स, गाणी वगैरे कसं चालूच असतात आणि खेळ वगैरे घेतले जातात. सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.
हो ना. खूप छान असते. तुमचं पण घरामध्ये असतो ना.
हो.